हॅलो.
हा बरी आहेस काय?
हॅलो.
बरी आहेस काय म्हंटलं?
हो आहे की. तू बरी आहेस? काय आवाज आला नाही ग तुझा? हम जेवलीस?
नाही अजून जेवायचं आहे.
जेवन झालं की नाही?
हो. जेवण झालं की तुझं?
मी पण आत्ताच केलं. आत्ताच झालं माझं पण जेवण.
हा हा म आज पोरी आहेत की.
बरे आहेत काय?
आहेत आहेत बरे आहेत.
कितीवीला आहेत पोरी तुझ्या?
ही मोठी, मोठी पाचवीला आहे. दोन नंबर ती चौ तिसरीला हाय. आणि बारकी आता पहिलीला घातलोय. होय करतात की.
आता परीक्षा पण आल्याजवळ.
होय आता वार्षिक परीक्षा आहे की.
हम्म. आता चालू होणार की, आता तोंडी परीक्षा हे ते. चालूच होते आता.
आमच्या डॉग आमच्या डॉगच हे बघितलेस काय फोटो बघितली?
छान आनलंयसा.
हो कोल्हापुरातन आनलय.
होय. हां हां. म आणि काय शिलाई काम करतेस का नाही? होय. येतात काय?
होय येतात की, ते आता बाकीच बंदच केलंय मी ते तेच चालय.
होय. तुमच्या इकडं अ शिलाई कशी आहे? म्हणजे अ इचलकरंजीपेक्षा कमी आहे ना.
होय कमी आहे इकडं जरा
हम्म हम्म हम्म
इचलकरंजी जरा जास्त आहे, तिककडे कसं इचलकरंजी मध्ये जेंट्स लोक त्यां शिवतात ना जेंट्स ते असतात.
हम्म हम्म हम् होय होय खेडेगावात असच असते. ज्या शहरामध्ये असते जास्त.
तरी पण आहे मी पण वाढवलेस कर्नाटकात जास्त आहे खरं. कर्नाटक मध्ये अडीचशे तीनशे रुपये- सिंपल ब्लाउज ला.
होय. त्यांच्या तिकडं ते सिम्पल जास्त वापरतात ना, आपल्याकडं कसं सगळ्या प्रकारचे असतात.
होय.
शिलाई काम खरं अं पैसे भरपूर मिळतात त्यात ना नाही. घर बसल्या काम आपलं हम्म- म आणि काय, गावाला गेलेलीस का नाही मम्मी कडं?
गावाला कुठं जाते इथच कि. आमचं हेच की गाव इथच जायचं यायचं.
मम्मी कड ग सुट्टीला ग दोन तीन दिवस तुमची यात्रा झाली की आता
होय झाली खर गेलो नाही, ते भावानं गाडा काढलेला दुकान काढलय, तेव्हा उद हा उद
एवढा मोठा हाय तुझा भाऊ एवढा मोठं झालं वय?
आता अठ्ठावीस वय आहे कि
होय आप आपण कॉलेजला होत तेंव्हा केवढा छोटासा होता की नाही?
होय बारका
हम्म.
हाय हाय बर तिची पण बिघडलेली तब्येत आता पंधरा दिवस. पंधरा दिवस झोपूनच होते.
होय.
ती पण सोडली काम आता याला बटाटू तेन शिजवून द्यायला लागते ना.
हा हा चालतय काय दुकान?
चालतय की आता चालतंय सोड सकाळ होय इथंच आहे पाण्याच्या टाकी वर पान्याची टाकी तशीच की.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
मग ते सकाळ संध्याकाळ चालू केलता.
हा.
मग आता ते गॅस टॉकी वगैरे मिळे ना त्यामुळे. आता संध्याकाळच
होय होय ते एक काय युद्ध चाललंय कोणीकडं आणि परिणाम भोगालय कोन इकड बघ.
आता पेट्रोलच पण मिळणा बाई पेट्रोल पण
भरपूर गर्दी हाय भरपूर म्हणजे भरपूर गर्दी हाय आहे मिळायचंच आता हे झालय फिरायचं नाही आता घरात बसायचं.
घरात बसायचं कामाला जाणाऱ्या माणसांना तर पाहिजे की.
होय आता तसच झालंय आता आधीच दिवस आलात सगळं सायकलं, गॅस बंद आंता चुली.
चुलं कायं आमची असते सोंड मी पाणी चूली वरचं तापवते.
जेवणां गॅस लवकरं पणं मिळेना झालायं कां आंता.
होयं मी परवांच बघं जानेवारी महिन्यांतच डब्बंल करूंन घेतली टॉकी
होयं एक एक्स्ट्रांची आणूंन चं ठेवांयची अ गं.
एक्स्ट्रांची कुठं मिळाल्यां आंता घेतलेली त्यां जे एकवीस दिवसं झाल्यांवर मंग परंत मिळणारं.
होयं होयं आणि उगंचच ते ओ टी पी येतोय म्हणतांत हां तेचं की नंबर लावूंन पणं मिळे नां
नंबर लावल्यांवर तिथूंन बिलं येणारं मगं ते बिलं आल्यांशिवाय मिळणारं नाहीं. चार पांच दिवसं झाल्यावर नंबर लावूंन.
होयं होयं नाहींच आं गं आंता किती लव्हांलंय. आमचं तरं सांगू आमचं तिक आमच्यां गावांकडचं आहे नां कार्ड आम्हीं राहतो इकडं दुसरीकडं त्यामुळं आम्हीं एवढ्यां लांब कसं आणांयला जायचं ते हिताचं पैसे जातांत म्हणूंन आम्हीं तिकडनं आणतं चं नाहीं आमच्यां गावांकडनं.
हां हां.
मं हितचं ते बिन कार्डाचं घ्यायंला लागतं खरं आंता बिन कार्डाच टाकी मिळतंच नाहीं म्हणां.
होयं बंदचं केलंत की.
होयं ते अवघंड झालंय होयं ते आमचं एक अवघंडचं झालंय आंता.
दोन दोन हजांर देऊंन देनां झाल्यांत.
तुटवडा चं आहे आणि पुरनांच झाल्यांत आणि आंता एक एक सांगू दु- दुकानं पणं बंद करल्यांत लोकं चहा वगैरें परवडतंच- नाहीं गं विकायंला पांच रूपयन - चहा असल्यानंतर त्यांना ते गॅस टाकी देऊंन त्यांना कसं परवडणारं.
ते सांगाल नां ते आमच्यां इथल्यां चहाच चं आहे तेनी कारखान्यांत- प्रत्येक चहा देतांत आणि मगं त्यांना चहा लां लागंत- एक दीड दोन तांस चहा उकळंत असतो त्यांचा- मंग त्यांनी चहा साठी गॅस टाकी ठेवल्यांत आणि चुलीवरं जेवणं चालूं केलं- आंता आंठ दिवसं झालं आंज पंधरा दिवसं झालेत.
लोकं तसंच करां आणि आंता एक एक घरांतचं चुलं घालूंन करल्यांत कायं करायचं. हां मी तरं आंता आमचं तरं कोडंच आहे इथं गॅस हे पणं- चुलं पणं घालूं शकतं नाहीं आणि कांहींच नाहीं.
होयं कायं वरती आहेस कां राहायंला.
हां वरती आहे आणि कुठं- पाणी तापवांयला पणं जागां नाहीं आहेे बाहेर चूलं घालांवी म्हंटली तरी पणं- कायं चं नाहीं असं पॅसेज पणं आहे खरं चालतं नाहीं गं-
मंग कशावरं गॅसवर तापवतीस कायं?
आपलं लायटीवरं चं किती.
हां गिझर वरं व्हयं.
हम्मं असं.
मी पणं पहिला त्यांच्यावरचं तापवंत होते आंता ते वरती होतं नां पहिला राहायंला. होयं.
त्यांमूळे नाहीं गं चालतं आणि लाईट बिल येते भरंपूर.
ते गॅसवरं तापवलं तिथंच येते आणि लायटीवर तापवलं सातशे आठशे रुपये बिल येते.
सगळं तिथंच येतय पण, ते लोकांना काय समजत नसतय
होय, नाही मी इथं पण तरी पण मी कधी, कधी तर लावतोय सोड, एक-एकदा उठायला वगैरे उशीर झाला की लावतोय मी कधीतर.
हम्म, शाळेची मुलींची गडबड असत्या, जेवणाची गडबड सगळं असतयच ते, पोरींचा अभ्यास घेत जा.
होय घेतोय की, एवढे हे शिवायच्या कामात एवढ वेळ मिळत नाही सोड.
नाही क्लासला वगैरे लावण्यापेक्षा, क्लासला जात नाहीत ना?
नाही, क्लासला नाही जात.
हम्मं, क्लासला वगैरे घालायचं नाही हां
सहावी, सातवी नंतर घालायचं.
होय, होय घरीच अभ्यास घ्यायच, पोरींच हा, पोरींना हुशार करायचं बाई, शिकलं तर सगळ हाय.
होय, तुझी डिग्री झाली ना कंप्लीट?
माझं एम ए पूर्ण होऊन मी आता बी एड कराय लागलीया सेकंड इयरला.
होय, ते एक बरं झालं बाय
व्हयं बाई मी जवळ, जवळ तीन वर्ष थांबलोच सोड घरीच दोन, तीन वर्ष थांबून तितनं आणि परत घेतलं बाई, काय आता घरात बसूनच कुठं कॉलेज पण जास्त नसतय. असू दे म्हटल आता, एक वर्ष राहिलंय तेवढं करायचं कंप्लीट पूर्णच होतय माझं आता.
कुठल्या तरी शाळेत वगैरे लागलं की रिकाम झालं बघ, एखाद्या संस्थेत वगैरे आहे की, पण अ, हे आप आपलं हे हाय गं, असं गव्हर्नमेंट वगैरे नाहीयाय.
हा, हा गव्हर्नमेंट चांगलंच सोड
हम्म, तिथं कसं थोडं पैशे तेन द्याय लागत्यात गं
होय, आमच्या पोरी तिथं आता शिक्षकांची कमी आहे ब म तेच आता बघायल्यात.
शाळेमध्ये कि नाय तश्या शाळेमध्ये ते शिक्षकांची कमी आणि पेमेंट वगैरे जास्त देत नाहीत तिथं त्यामुळे जास्त कोण जायला बघ
नाही जिल्हा परिषद तर्फे आहे गगं ते शिक्षक तेन चांगलेत आता, चांगले केल्यात शाळा म्हणजे पहिला जेव्हा ही आमची मोठी पुरगी पोटात हुती तेव्हा आम्ही तिकडं राहायला हुतं नई
हा, हा, हां बघत होती हा, हां, हां
तेव्हा-तेव्हाची शाळा आणि आत्ताची शाळा या दोन वर्षात झालेली शाळा
होय, नई आता शाळा आता शाळेचे पण विकास व्हायला लागल्यात, आणि हाय आता व्यवस्थित सगळं, सगळ्याच गावातमध्ये हाय आता.
होय
आता पहिल्यासारखं नाई आणि आता जास्त लोकं इकडंच वळायला लागल्यात, मराठी शाळांच्याकडेच बघायच आतात ऑफिस, कारण पैसे, फी जास्त झाल्या लोकांना. घर चालवायची कशी, सगळंच हे होऊन झालंय.
होय, मग आता तेच, आता पहिलीच तेन हे करायला आलेलेत, ने ही. काय ते, सर्व करायला आलेले, सर, ते मग ह्या मत गेलाय, भरपूर गेलाय.
तसंच होतंय, होय.
पहिलीच आता दोन वर्ग करणारेत म्हणले, साठ झालेत पोरं.
होय, भरपूर झाले की, ग.
होय, म्हणजे अजून, म्हणजे जून पर्यंत, आणि वाढत्यातच कि, अजून एकेकांना माहित नाही, ना.
होय, होय, नाही आता विकास तसा, पण सगळ्या शाळेत. ती व्हायलाच लागला, मराठी शाळा.
दूर झाल्यात आता ह्या आणि बांधकाम काढणार आहे, त्यांचे सातवी पर्यंतच आहे.
एक नंबर मराठी शाळा असत्या आपण काय? मराठी शाळेत शिकलो किव सी बी एस
नाले गेल्यावर्षी पासून
इथं मराठी शाळेत?
होय.
अगं, चांगलंय की, आमच्या इकडं-तिकडंच सी बी एस ई हाय, आमच्या खाजगी शाळासनी.
हा हा, परत हे... फोनिक्सच चालू केल्यात, अ‍ॅबॅकसच चालू केल्यात होय, हाय की, पहिली ते चौथी.
बरं मग, पोरींना चांगलंच आहे बघ हं, ते मात्र चांगलं झालंय, सोड. होय.
त्या, त्यांचं आपल्या वेळेला कुठं काय होतं?
होय, आपल्या वेळेला एवढं काय नव्हतं, आता सुविधा तर भरपूर झाल्यात.
दोघींना पण येतंय इंग्लिश ब ते बारकीला एवढं येत नव्हतं खरं तर, आता फोनीक्स झालंय ना, तर वर्षभर त्यांचं घेतल्यात.
चांगलाय की गं, शाळा चांगलीय बघ.
होय मग ते आता चांगलं झालंय, इंग्लिश ते त्यांचं हे करत... आता आमची श्रुती पण वाच - त्या मोठी पण सगळं वाचत्या
हा हा, हां, चांगलाय बघ.
ते बघ, तिला काय नव्हतं, सोड, फोनीक्स वगैरे, तर हिला कसं बाहेरच्या स्पर्धा परीक्षेला बसवतोय ना मी, दुसरीपासून बसवतोय मी तिला.
चांगलं आहे, बसवायचं. अभ्यास होतोय तेवढाच जरासं हा बसवायचं
समृद्धी म्हणजे असंस स्पर्धा परीक्षा भरपूर घेतात तिथं, ते नवीन मुख्याध्यापक आल्यापासून
हं, चांगलंय की मग
होय
हं चालतंय. काय नाही बघ, निवांत. आता जेवायचं, आता जेवायला घेतो. तू पण जेव आता, हां.
हा हा, चालतंय, परत बोलू आणि करतो, हा हा.
हा ठिक